नमस्कार हो येतोय येतोय हा नमस्कार हा कश्या आहे तुम्ही?
काय नाही मजेत आत्ता जेवण झालं
हा हा आमचही जेवण वगैरे झा ल म म्हटलं आता फ्री झालय थोडस करूया कॉल आता जेवणात का मी गवारीच्या शेंगा केलेल्या होत्या वरण भात केलेल्या हो ना हा एक एकत्र कुटुंब आणि आपण विभक्त कुंटूबावर थोडंस त्या बोलल्या चालेल ना? हा, हा कसं आहे ना पहिले पूर्वी एकत्र कुटुंब असायचे सगळे जण एकत्र राहायचे पाच सहा भाऊ आस असायचे सदस्य असायचे जास्त असायचे शे ती असायची मोठी होय कणी आणि मग शेती हा सगळे एकत्र काम करायचे ते त्याच्यामुळे शेतीला मजूर वगैरे पण तेव्हा लागत नव्हते म्हणजे घरातलेच लोक असे अ शेतीचे काम सगळे-
हो ते सगळे मिळून मिळून वगैरे
हा असे राहा राहात होते ना सगळं प्रेम असायचं सगळं लग्न- कार्य सगळे मिळून करायचे पण आआ आता कसं झालं काही काही म्हणजे जे निर्णय वगैरे घ्यायचे ते असे कुटुंब प्रमुख जे असतो म मोठं माणूस घरातलं ते हात- तेच घ्यायचे आणि त्यांचेच मत समजा आता घरात चालायचे तसा अनुभव मी पण घेत- लेला आहे. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं मतभेद व्हायला लागलेत थोडे फार हा आणि मग कुटुंब असं विभक्त व्हायला लागले.
हा ते असं असत की घराच्या व्यतिरिक्त बाहेरच कोणी ठिणगी वगैरे लावली कि म ते पेटत असं त्यांच्यामुळेच ते फोटो वगैरे पडते.
हा हा आणि थोडस बायकांच पण हे होत होत.
हू हू
ह अम
म्हणजे बायकांनाही स्वातंत्र्य नव्हतं ना असं हा दिवसभर म्हणजेच सकाळी उठल्यापासून, फक्त कामच कामच कामचं अ करायचं आणि शिक्षण. पण त्यांना दिलं जायचं नाही फक्त घरातच राहा आणि काम करा. एवढच त्यांच म्हणजे हे. त्यांना निर्णयाचा तर काही प्रश्नच नव्हता. राणी म्हणायच्या बाहेर जाण्याचा काही प्रश्नच नव्हता.
हो, नेहमी तर परंपरा वगैरे घेऊन चालायचं डोक्यावर पदरच घ्यायचा हम्म.
समोर यायचं. जेठ बोलायचं नाही. जेठा हा बोलायच. मोठ्यांशी काय आपल्या त्यांची नवऱ्याशी सुद्धा असं, अ मोठ्यांसमोर बोललेलं हा हा पूर्वी तस होतं. आणि पूर्वी कस लग्नात हे वगैरे पण एकत्र करायचे, आणि थोडस सण वगैरे आले कि अ प्रतिष्ठा राखायसाठी म्हणजे कर्ज काढून आपलं हे करायचे. सण वगैरे करायचे. त्यामुळे कर्जबाजारी पण न व्हायचे. त्याच्यामुळे म्हणजे हे. काही काही तोटे पण, होते पण फायदे पण पु् किं बा मुलांना आजी आजोबांच प्रेम हा व्यवस्थित होत होते हा.
सगळेचं लोक एकमेकांच्या साथ देण्यासाठी उभे असायचे.
हा आणि मुलांना कस, आजोबा आजी आजोबांचं प्रेम घरातल्यांचं काक हा काकू यांचही प प्रेम मिळायचं, आणि त्यामुळे मुलांना ओळण पण चांगलं व्हायचं की नाही.
हो ना.
एकत्रित. कुटुंबामुळे काय व्हायचं खर्च पण कमी लागायच. सगळ्या गोष्टी म्हणजे, एकत्र व्हायच्या ना, त्यामुळे मग खर्च पण व्हायचा आणि जर समजा एखांद्या वेळेस. एखाद कुटुंब थोडस सुधारित असण. त्यांनी जरा नोकरी वगैर. वगैरे दोघं जोडपे म्हणजे घरातले करत असतील तर आजी आजोबा ते मुलांना सांभाळून घेत होते त्याची म्हणजे तो काही प्रश्न य नव्ह की मुलाना पाण्या घरा का का हा तर तो एक फायदा होता म्हणजे मुलांना म्हणजे आता जस मुलांना आपण विभक्त कुटुंबामध्ये फक्त आई वडील असले नोकरीला जातात मग पाळणा घरा टाका लागत मुलांच नीट संगोपन होत नाही त्या पाळणा घरवाले कसेही वागवतात तसेही ठेवते
हा ना आमचं पण हा आमचं पण सतरा जणांच माझ्या आईकडचं कुटुंब होत आम्ही सतरा लोक एकत्र राहायच
हा हा म माझही कुटुंब होतं तर
हो म्हणजे आजी आजोबा मग ते नंतर आजी आजोबा गेल्यानंतर मग प्रत्येकाच्या चूली वेगवेगळ्या झाल्या पण हा पण आजी आजोबा असे होते की म्हणजे असं असं सांग एकत्र राहा पण आमच बाबांचं असं नव्हत ते थोडे शिक्षीत होते ना मग ते सुन्नाना एवढ तरीही नाही करायची तुम्हाला अस कराव लागेल म्हणजे बाहेरची वयस्कर मंडळी आली तर माझ्या आई त्यांना ते पदर वगैरे घे ते करावं लागायचं पण बाकीच्या गोष्टीं सूट जस माझ्या हा आजोबास स् सांगायचे माझ्या आईंना काकूंना कि तुम्ही काहीतरी करा स्वतःच्या पायावर उभेरा माझ्या आईला पण माझ्या आईच बारावी शिक्षण झालं होतं त्याच्यानंतर माझ्या आजोबांनी टीचर वगैरे बनवण्यासाठी सपोर्ट केलं होत परत माझ्या काकूंना पण असं शिवणकाम म्हणा किंवा त्यांना ज्याच्यात आवड होती त्याच्यात ते अ सांगायचे कि मी आहे तुम्ही करा
बरा हा
घेऊ असं त्यांना खूप खूप अशी आवड होती आणि परत त्याच्यानंतर आम्ही आठ भा भावंडवतो म्हणजे काका अस मुली वगैरे चार चार मुल चार मुली त्यानां अस त्यावेळेस त्याच्यावेळेस शिक्षणाच जेवढे हाऊस नव्हती पूर्ण झालं तसच मगं खूप म्हणजे असं व्यवस्थित सांभळ वगैरे करायचे नाही का खूप लाड पण करायचे सगळ्या नातवांना सारख सगळ्या नातीं सारख गावाची यात्रा असायची तर सगळ्यांना पैसे पण द्यायचे खूप छान वाट जायचं.
आजी आजोबांचं हे प्रेम महत्वाच असतं ना आणि संस्कार पण होतात आपल्याला म्हणजे आजकाल मुलं कस फक्त. त अ मोबाईल घेण, टी. व्ही. बघणं---. आजी आजोबा असले तर, गप्पा मारणं, गोष्टी सांगणं, त्यांच्या अंगावर खे, येना. ही मज्या जी असते ती एकत्र त्र कुटूंबात तज असते आणि म आपण विभक्त झाल कि, कि ती ही सगळी मजा नसते पण एवढं आहे की, आपण विभक्त झालो, की विभक्त कुटुंब झालं की, आपले निर्णय समजा आपण स्वतः घेतो.
हो.
निर्णय काही लादल्या जात नाही आणि मुलांच्या शिक्षणाकडे थोडस.
हा ते होत कारण आपल्याला तेवढ्याच मुलांकडे बघाव लागत अस ते पण एक आहे
आणि उच्च शिक्षण देता येत आपल्या आपल्याला मुलांना हा. पण एवढ अन खर्च पण विभागला जात नाही खर्च च येतो वाढतो ए बायचे. त्यामध्ये आपला विभक्त
हा पण एकत्र कुटुंब पण असलं ना तर म्हणजे आम च अस खर्च आजोबांनीच प्रत्येक माझ्या काकांना, पप्पांना अस हे करून दिलेलं की बाबा म सगळ्या मुलांचा खर्च तू करायचा त्याच्या व्यतिरिक्त तू घरात दुसरं काहीच नाही. करायचा बाकीच्यांना तीन का कंड मग तुम्ही त्यांच्यापैकी एकाने अ शेताकड जायचं त्यांच जे पण असेल. ते एकाने घरात खर्च करायच असं.
हा पण मग ते कस छान म्हणजे जोपर्यंत त्या आजोबा असतात तोपर्यंत होतं. आम्ही पण एकत्र कुटुंबात होतो. पण म्हणजे इतकं म्हणजे बंधन होते की जे समोर यायचं नाही अमकं नाही अपाट भिती प्रवास व्हायचा नाही. म जॉबला जायच नाही म्हणजे ह्या गोष्टी होत्या पण, म स्वतंत्र झाल्यावर सगळ्या गोष्टी ते आपल्या आपल्या आपण करायला लागलो. म्हणजे काही सुधारित कुटुंब, एकत्र कुटुंब असून सुद्धा सुधारित आहेत अस काही नाही की. म्हणजे जुन्या म विचारांचेच असं पण नाहीय. सुधारले तवा कुठ कुटुंबामध्येध्ये प्रोत्साहन दिला जातं.
हा मुख्य म्हणजे जे घरामधले जे मुख्य व्यक्ती असतात ना त्यांचे विचार अश पाहिजे मग ते पूर्ण कुटुंबाला असं समान घेऊन चालतात.
त्याच्यामुळे मग हे होतं आणि मुख्य व्यक्ती जर खूप अशे जुन्या या च असेल रूढी परंपरांची असेल हा तर मग ते ते डोक्यावरचा पदर अजून पण काही काही ठिकाणी अ अ म्हणजे पडायला नक हो बाळ समोर आलं तर पदरच घ्यायला म्हणजे आणि आता विभक्त कुटुंबात तर काय कोणी अ पदर घेत नाही. काही नाही आता बायका सगळ हे हा जायच तर सहज जातात हा साडीच घातली पाहिजे असं पण काही नाही पोशाख मध्ये बदल होतात. म्हणजे आपण ड्रेस वगैरे घालतात जॉबला जातात. बायका विविध कुटुंबाचा हा एक फायदा आहे किंवा आणि आपल्याला कुठे बाहेर जायचं तर परमिशनची गरज पडत नाही म्हणजे फिरायला जायचे हे केल हा मर्जी हा आपण फिरू शकतो जाऊ शकतो. हे कस एकत्र कुटुंबामध्ये असं होतं की पण ते म्हण- -तील तेव्हा जायचं नाही जायचं. असं. असं राहायचं ना. पूर्वी आणि आता नाही. तस काही राहिलेलं नाही पण आता तर खूपच बदल झालेला आहे सगळ्या गोष्टी -मध्ये जरी एकत्र कुटुंब आहेत. तरी सगळ्यांना काही काही कुटुंब असे आहे की सगळे अगदी एकमेकांना धरून घेऊन चालताय. अगदी मस्त आधुनिक पद्धतीने पण राह -त्यात असं काहीच नाही.
आजी बाबा गेल्यानंतर चुली वेगळे झाले. पण ते भाऊ त्यांच चारी पण भावंडांचं एकमेकांचं मत घेणं परत असं लग्न. कार्य राहिलं की एकमेकांसाठी स कार्य करणं म्हणजे त्यांना असं. जसं आधी होत तसच हे. थोडाफार बदल आला आहे की आता जस की त्यां. चे निर्णय दे स्वतः. घ पण मग बाकीचे जे आमच्या आजी आजोबांनी संस्कार खेलेले. ते अजून पण टिकू येत. ते बघून छान वाटत.
हम्म बरं मॅडम. छान चर्चा झाली आपली तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मला आनंद वाटला धन्यवाद.